हा येतोय का? तो तुमचा कट करत होते ना मी तो कटच होत नव्हता कॉल. हो म्हणून मी पाच मिनिट थांबले होते.
हा ते कधी कधी नाही होत बरं का पटकनकट. कधी होऊन जातो कधी नाही होत.
किती? झालं आहे तुमचा असं.
हा ते ऍप ओपनच ठेवायचं ऍप ओप
ओपनच होतं, ओपनच होतं, ओपनच होतं. तुम्हाला सांगते ओपनच होता ॲप. असं त्याच्यामुळे काय? म्हणत अजून.
तुमचा आता ते बिझनेस आहे तर मग तुम्हाला काही बाहेरून खरेदीची गरज नसेल पडत. हम्.
हां ते आहे. पण मग क्वालिटी पण आहे ना त्याची पण मग कसं आहे. आपल्यापासून दुसऱ्याला पण आपण जर एक म्हणजे बा महिलांनीच. महिलांना जर पुढे आणलं ना. तर चांगलं होतं वरवै की मी असं. त्याच्यामुळे आणि घरगुती वा आणि आपल्या वेळेनुसार असं.
हा हो.
हा त्याच्यामुळे म्हणते.
माझ्याही काही मैत्रिणी आहेत ते असं घरबसले असं बनवतात काही असं. आता मंगळा गौर आहे श्रावणात. तर मग त्याच्यासाठी ते सूप वगैरे हा. त्याचे ते घगरी बनवणं सूप डेकोरेट करणं.
हो.
माझ्या काही मैत्रिणी आहेत कि ते घर बसल्या करतात त्याच्यावरची फुलं का काढून करणं.
हो आता भरपूर निघालेले वघा रांगोळी मॅट निघाले.
हो ते माझ्या नणंद करतात ना.
मोत्यांचं निघाले आरिवर तिघाले भरपूर भरपूर म्हणजे महिलांसाठी आहे भावा करण्यासारखं. हाय की.
माझं नणंद करतात ना ते रांगोळी मॅट बनवतात.
हम.
त्यांच घर घरगुती असत त्यांच चालू असतं त्या मोठ्यांच्या रांगोळ्या बनवतात. हो ते आपण छान बनवतात सगळं. हो ना तुम्ही अजून का हेच.
अजून.
साडी.
हा आणि पावसामुळे पण नेटवर्क इश्यू येतो आहे ना. अस हम्म हो येतोय, येतोय, येतोय.
विचारल अजून, अजून काही घ्या व्यतिरिक्त अजून काही.
हो तेच ना. पन हे कार्या ऍप पन छान केलंय कारण की? एक महिलांचं पण बोलणं होतं किंवा. कोणाच्या घरात कसं साजरे केले जातं, किंवा कोणी रेसिपी कसं करत ते पण आपल्याला माहिती नवीन नवीन भेटत चालते हे की नाही. कोणी कोणी, छान छान उपक्रम हे करतं असं.
अ मक्याची एक रेसिपी सांगितली, आत्ताच एका मैत्रिणीने. मक्याचे वडे बनवतात ते तर कसे बनवतात? आ आम्ही मक्याची भजी बनवतो, तेबी मक्याचे हे सांगितलं वडे बनवतात ते सांगितलं होत. छान रेसिपी होती ति पण. हो तुम्ही काय स्पेशल काय? तुम्ही काय बनवता स्पेशल.
हो एकादशीला?
नाही असं नॉर्मल तुमच्या हातची काय रेसिपी हे स्पेशलच.
आम्ही काही नाही अ. चालू असतं पावभजी, मिसळ. अ मुलाला इडली सांबर व वगैरे आवडत-आवडतं परत. अं हे! डोसे वगैरे चालूच असतं मुलांना आवडतात तं.
हा नॉनव्हेज वगैरे खाता का तुम्ही? हॅलो!
हां बोला ना!
हं म्हंटल नॉनव्हेज वगैरे खाता का?
हं!
नॉनव्हेज, नॉनव्हेज खातात का म्हटलं?
हो हो खाते ना नॉन व्हेज पण खातो आम्ही असं.
असेल तुमचं एकदम.
चिकन वगैरे नाही स्पेशल वगैरे नाही दुसरं नाही, फक्त चिकन खातो आम्ही. अंडे खातो बा बाकी कि मग काय असं.
नाही म्हणजे एक चांगलं म्हणजे तुमच्या हातची स्पेशालिटी हे का ती अस चांगलं बनवतात.
म्हटलं चांगलं बनवत असाल एकदम.
हो आता येतोय छान आवाज तुमचा हू हू हू.
तेच म्हटलं ते नॉनव्हेज असं. अ स्पेशालिटी आहे का तुमच्या हातची चांगलं काय बनवतात असं.
हो नही नॉन व्हेज म्हणजे आमी एकदम छानच बनवतो. आणि अं जे. व्यवसित अ म्हणजे घरात पण आवडतं आमच्या ईथे.
हा चुली-चुलीवरचं असतं का?
नाही नाही चुलीवरच नाही आम्ही घरीच गॅसवरच बनवतो, पण म पद्धत छान आहे अशी. करण्याची त्याच्यामुळे म, टेस्ट पण छान लागते. असं हा! असं हम्म! !
पनीर वगैरे पण, चांगल्या बनवत असाल मग
हो कसं पनीर आहे, पण हल्ली कसं फसवेगिरी खूप झाली. त्याच्यामुळे आम्हीं ते, आडत नाही आणि पनीर पण जास्त खात नाही असं
आमच्याकडे आवडतं पनीर सगळ्यांनाच पनीर म्हटलं की, त्यात रविवारी आमच्याकडे होत पण मी
आता कसं पावसाळा आहे ना? त्याच्यामुळे घरातलेच पदार्थ अ खातो का नाही! की बाहेरचं नाही! खात आम्ही! !
हा! ते असं आता ते पनीर! आवडतं माझ्या मुलांना! ! पण मग मी, ते घरीच लावते. मग घरीच तयार करतो आणि मग पनीरची भाजी बनवत बाहेर नाही लावत बाहेरच आणतच नाही मध्ये खूप खराब निघालं होत न ते! ! तेव्हापासन नाहीच आणलं बाहेरून आम्ही हो ना?
मस्त! !
ह्म! ! त
अजून काय म्हणता?
हं हं काही नाही आता काय मग बैठक चालूच, होऊन जाईल आता श्रावण येईल! श्रावणातले उपवास वगैरे करता का मग तुम्ही?
हो! हो! करते करते श्रावणातले उपास करते! सोमवार! शनिवार! मंदिरात जाणं शंकराच्या! मंदिरात जाणं रोज! !
मी पण करते सोमवार शनिवार आहे आमचा! ते तेव्हा श्रावणात खूप छान! मग ते कहाणी वाचणं! मंगळागौरी असतात. श्रावणात एक वेगळाच उत्साह असतो.
हो बायकना छान! असत मंगळा गैर ा सुद्धा खूप छान! आहे, बायकांसाठी असं म्हणजे बघायला! ! पण छान आहे करायला पण छान आहे जो, सहभाग घेतो. तो! ते पण छान वाटतंसं! !
हो खरच! !
की मैत्रिणी मैत्रिणी करतात. वगैरे छान आहे असं!
तेच म्हणणार होते, असं मैत्रिणींचं गेट टुगेदर होतं छान मैत्रणी भेट ते! ! छानच असत तेव आणि! श्रावणाला म्हणजे तस एक! वेगळाच उत्साह असतो, आणि ते श्रावणाला की! किंवा नंतर आपली आता, सणवार सुरू होणारी अशी! ! चाहूल लागते मग, काय श्रावणाला कि लगेच गणेश हो! ! - स नवरात्र! !
ते तर हा! ते तर आहेच! !
केत चालू होऊन जातात. आपले सगळे सण वार! !
तेेत! आहेच हां असं! !
किंवा कशी दिवाळी, वगैरे कशी साजरी करता तुम्ही! !
हा! !
दिवाळी कशी साजरी करता?
दिवाळी आपलं धन रस वगैरे सगळं साजरं करतो आम्ही अ मग धनतेरसची पूजा वगैरे हा
नवरात्राचे घट बसता का?
हो ते पण बसवते. हो अ कस सासूबाई नाहीये ना मला तर मग मी मला सग मीच सगळं बसवते परत मुलाचं पण बघायचं. च सगळं मीच करते असं हो म व्यवस्थितच करतो असं हम्म
चांगल अजून पण असतात घट असतात मग ते फुलोरा करायचा असतो.
हो
तुमच्याकडे कसला आहे साठवड्यांचं आहे का?
फुलोरा परत देवीला जाणं. आमची इथ देवी असते ना तिथ पण ये ना यात्रा भर ली जातेे म्हणजे असे खेळण्यांचे दुकान स्टॉल असे लागलेले राहता मग आम्ही दर सणाला पण जात असतो तिथे
हो आमच्याही येथे यात्रा असते मोठी असते खूप चांगले असत तिथे मग ते पाळणे वगैरे आमच्या मुलाना घेऊन जावं लागतं.
खंडेरावची जी चंपाषष्ठीला असते ना ती खूप मोठी यात्रा असते आमची इथे आणि हि देवी दुर्गामाता मंदिर आहे ना तिथे आहे ना मग दुकान वगैरे लाग गेले असते कारण की सगळे गावातले लोक वगैरे तिथे दर्शनाला येत असतात ना नवरात्रात तर मग त्याच्यामुळे तिथे पण पाणी वगैरे मुला ना सगळं राहत.
हो. मग ज आमच्या इथ जागोजागी खूप ठिकाणी असतात. मुलांना मग प्रत्येक ठिकाणी घेऊन जावं लागतं. आज इकडे मग उद्या तिकडे घेऊन चला.
हो.
ते मुलांना फार फिरायचे असत त्यात त्या काळात नवरात्र म्हटलं की मुलांची मजा असते बाहेरच खाण पिण
हो ते तर आहेच ते तर आहेच पाळण्यात बसणं म हे घ्या फुगा घेन हे घेन अस अ उलट अस म्हणतात की चल मम्मी केव्हा जायचं आपल्याला केव्हा जायचं असं ह केव्हा जायचं अस हो. तेच तर म्हणजे आपल्याला अ देवीच दर्शनाची हे उत्सुकता असते. आणि मुलांना पाळण्यात बसणं खेळणी घेणं याची नाही का उत्सुकता लागेलेली अस ते की नाही बाबा मम्मी पप्पा आपल्याला नेतील. आणि तिथं छान छान घेतील असं असतं त्यांच्या डोक्यांमध्यें घरी घरूंन निघं असतं तेचं असतं
ते निघांयच्या आधींच ठरवलेलं असतं त्यांनी कि कायं घ्यायचंय तिथे नं यां वेळेस यां यांच्यात बसायचं पड्यांत बसं त्यां पड्यांत बसूंन मंग तिथे गेल्यांवरती दुसरी कांहीं बघितलं की अजूंन त्यांचे हट्टं सुरूं होतांत त्यांचे की आंता नाहीं हे दिसतं ते बांला आंता हे घेऊंन द्यां ते घेऊंन द्यां तसं चालूं होतं त्यांचं मुलांचं यां बांबतीत मुलं फांर हुशांर असतांत आपल्यांपेक्षा पणं जास्तं त्यांना कळतं मंग बरोबर घेऊंन घेऊंन घेतांत ते आपल्यांकडनं बरोबर मागूंन घेतांत सगळं आणि मंग आपल्यांला कायं वाटतं की जाऊं द्यां वर्षात नाहीं एखादं वेळेस असं होतं मंग घेऊंन द्यावं मुलांना ते आपली मलजी बरोबर साधूंन घेतांत त्यां दरम्यांन सगळं
हो हो तेचं तरं
गणपती पणं बसतांत कां तुमच्यांकडे हो कां आमचं हां हो ठेवते
हां मी नां तुम्हांला एक कॉल झालायं कां मंग करते मंग तुम्हांला
हां आंता मी थोडं मुलीलां सोडांयला चाललीय खांली ड्रॉइंग क्लांसला तिथूंन आले की तुम्हांला मेसेज करते मगी.
दहा मिनटांनी पंधरा मिनटांनी चालेल.
हां हां. दहा मिनिटांनी चालेल.
हो हो चालेल मंग तो एक कॉल घेे- ठेवती ठेव तुम्हीं.
हो हो कां.